हो हो येतोय येतोय.
हां हां अं म मला म्हणजे तुम्हाला ना एक. अं म्हणजे तंदुरी रोटी आणि पनीर मसाल्याची रेसिपी सांगायची होती. अं तर मी सांगते काय? म्हणजे बघा, तंदुरी रोटी आणि पनीर मसाला हा भारतीय खाद्यसंस्कृती अत्यंत लोकप्रिय आणि स्वादिष्ट पदार्थ आहे. अगदी हॉटेल रेस्टॉरंट आणि ढाब्यावर गेल्यावर अनेक लोक लोकांची पहिली जी पसंत असते ती तंदुरी रोटी आणि पनीर मसाला हीच असते. मऊ हलकी भाजलेली तंदूर रोटी आणि मसालेदार नेहमी पनी पनीर मसाला यांचे संयोजन अप्रतिम लागते. पनीर हा प्रथिनांचा उत्तम स्त्रोत असल्यामुळे, हा पदार्थ चविष्ट आणि पौष्टिक दोन्ही हे आहे, विशेष प्रसंग, वाढदिवस, सण किंवा पाहुण्यांचा म्हणजे पाहुणचारासाठी हा पदार्थ बनवला जातो तर हे म्हणजे पनीरच आणि रोटीबद्दलच मी तुम्हाला महत्व सांगितलं. तर त्यानंतर मी म्हणजे पनीर रोटीसाठी आपल्याला. साहित्य काय काय लागते ते सांगते. गव्हाचं पीठ लागत दोन कप, मैदा एक कप. दही तीन चमचे, बेकिंग पावडर अर्धा चमचा, मीठ चवीनुसार. तेल दोन चमचे आणि कोमट पाणी आवश्यकततेनुसार आता. तंदुरी रोटी बनवण्याची जी कृती आहे, त्यासाठी आपल्याला प्रथम पीठ तयार करून ठेवावं लागत. तर एका भांड्यात गव्हाचं पीठ मैदा मीठ आणि बेकिंग पावडर घ्यायचे. त्यामध्ये दही आणि तेल घालायचे. कोमट पाण्याने मौस मौसराच पीठ ते मळून घ्यायचं. आणि त्यानंतर जे पीठ आहे, ना ते तीस मिनिट झाकून ठेवायचें. त्यामुळे जी रोटी आहे, ना आपली ती मऊ होते. मग त्यानंतर ना आपण त्या पिठाचे मध्यम आकाराचे गोळे तयार करून घ्यायच. मग त्यानंतर जी आपण रोटी लाटणार आहे, ना ती थोडीशी जाड जाडसरच लाटाईची. आणि एका बाजूला हलकं पाणी लावायचं. आणि भासताना गरम तव्यावर पाण्या म्हणजे आपण जी पाणी लावलेली बाजू असते ना ती खालच्यासाठी. आप करायची. म्हणजे ती चिकटवायची तवा उलटा करून गॅसच म्हणजे जे गॅस असते ना त्या
नाही रडा लागलाय.
काळे काडाग दि लागले की समजायच की ते तयार होते त्यानंतर थोडस तेल आणि बटर. म्हणजे तूप लावून घ्यायचं पनीर मसाल्याचं साहित्य काय काय आहे बघा पनीर अडीचशे ग्रॅम घ्यायचं कांदा दोन मोठ घ्यायचं टोमॅटो त म घ्यायचं आणि हिरवी मिरची दोन लसूण पेस्ट एक चमचा आता त्यामध्ये जे मसाले आहेत ते हळद अर्धा चमचा, लाल तिखट एक चमचा पनीरपू एक चमचा, जिरेपूड अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा, कस्तुरी मेथी एक चमचा आणि मीठ चवीनुसार घ्यायचं आणि थोडस तेल किंवा बटर दोन चमचे घ्यायच क्रीम दोन चमचे आणि कोथिंबीर सजावटी साठी आहे आता पनीर मसाला कस बनवायचं? पहिला पनीर थोडस चौकनी आकारचं तुकडं तुकडं कापून घेतयच इच्छा असल्यास आपण हलक्या तव्यावर भाजून घेऊ शकतो तर त्यानंतर कांदा आणि टोमॅटोची पेस्ट करायचे कांदा आणि टोमॅटो जे आहे ते थोडस पर घ्याय थंड झाल्यावर मिक्सर मध्ये बारीक त्याची करून पेस्ट बनवायची त्यानंतर मसाला तयार करायचा कडई तेल किंवा बटर गरम करायचं त्यामध्ये आले लसूण पेस्ट परतू मग तर म्हणजे कांदा आणि टोमॅटोची पेस् आपण जे असत त्यामध्ये घालायचे मग आता मसाला मसाल्यासाठी अ हळद, लाल तिखट, धनेपूड जिरेपू गोड आणि मीठ घालायचं मसाला ना तेल सुटूपर्यंत परतवून घ्यायचं आवश्यकतेनुसार त्यामध्ये ग्रेवी म्हणजे ती तयार करून घ्यायची आणि ती मध्य म्हणजे मध्यम आचेवर म्हणजे मध्यम फ्लेम वर ना ती शिजवायची त्यानंतर जे आपण पनीरच तुकडं केलेलं असतात ना ते ग्रेवी मध्ये टाकायचं आणि पाच
जना
तर त्यानंतर ना गरम मसाला, कस्तुरी मेथी आणि क्रीम त्यामध्ये आपण घालायची आणि दोन मिन म्हणजे ते शिजू द्यायचं आणि त्यानंतर आपण गॅस बंद करायच आता सजावटी साठी काय करायचं तर वरून कोथिंबीरनी थोडीशी क्रीम घालायची. या त्यामुळे ज आपला पनीरचा मसाला आहे म्हणजे आपण जी डिश केली आहे ती थोडीशी आकर्षक दिसते आता ते कसं वाढायचं म्हणजे गरमागरम तंदुरी रोटी आपण ताठात वाढायची त्यासोबत आपण आपल्याच पनीर म्हणजे मसाला आहे आपण वाढतो त्यासोबत छान वाढण्यासाठी कांदा लिंबू हो सॅलेड दिलं की आपण म्हणजे चव वाढते आता त्याच आता आपण पनीराच पनीरची रेसिपी तर तुम्हाला सांगायची तर त्याच महत्त्व काय आहे. तर मी तुम्हाला पहिलाच सांगितलेले की पनीरपसून प्रथिने मिळतात. कॅल्शियम पण भरपूर प्रमाणात मिळते. यामुळे जी आपली हाडं असतात ती मजबूत राहतात आता गव्हाचे पीठ गव्हाचे पीठ आपण घेतले. ना आपण रोटी करण्यासाठी तर तो जो आहे तो तंतुमय पदार्थाचा स्रोत आहे पण आपल्याला पचनास मदत होते. आता टोमॅटो पण आहे त्यात टोमॅटो पासून जीवन सत्व आहे ते असत ते आपल्याला म्हणजे चांगलं असतं. प्रतिकारक शक्ती आपली वाढते आता पनीर मसालाचा फायदा काय आहे. शरीराला प्रथिने मिळतात ऊर्जा मिळते स्नायूंची वाढ होते पोट भरल्याची भावना जास्त काळ राहते चव आणि पोषण्याचा उत्तम समतोल साधतो. आता उत्तम पनीर मसाला बनवण्यासाठी म्हणजे काही टिप्स आहेत ताजे पनीर वापरायचं आपण मसाला व्यवस्थित परतून घ्यायच क्रीम शेव रोटी घालायचं पनीर जास्त वेळ शिजू द्यायचं नाही. कस्तुरी मेथीमुळे जी म्हणजे आपण कस्तुरी मेथी जी टाकतो त्यामुळे हॉटेल सारखी चव येत्या. आता त्या रोटीचा फायद काय आहे आपण कमी तेल वापरले जाते. त्यामध्ये पचायला हलकी पण असते पौष्टिक असते कोणत्याही भाजी सोबत आपण खाऊ शकतो. तर ही रेसिपी होती. रोटी बद्दलच महत्व होत आणखी मी थोड दोन शब्द बोलते की तंदुरी रोटी आणि पनीर मसाला हे भारतात भारतीय पाककलेतील एक उत्कृष्ट आणि लोकप्रिय संयोजन आहे. तंदुरी रोटीची धुरकट चव आणि पनीर मसाल्याची क्रिमी मसालेदार ग्रेव्ही यामुळे हा पदार्थ सर्वांना आवडतो हा पदार्थ चविष्ट पौष्टिक आणि आकर्षक असल्यामुळे सण सभारंभ आणि विशेष जेवणासाठी उत्तम पर्याय ठरतो. पनीर मसाल्यातील प्रथिने आणि तंदुरी रोटीतील पौष्टिक यामुळे हे जीवन आरोग्यदायी देखील आहे म्हणूनच तंदुरी रोटी आणि पनीर मसाला हा भारतीय खाद्य संस्कृतीतील एक अजरामर आणि सर्वात प्रिय पदार्थ मनाला जातो तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मॅम
खूप मजे खूप छान पद्धतीने तुम्ही जे काही तंदुरी रोटी आणि पनीर मसाला पद्धतीने सांगितल्या अगदी मला तो पदार्थ समोर आला आणि पटकन असं बनवून आपण खाऊया असं मन झालं. आणि खरंच खूप अगदी हॉटेल सारखे तुम्ही जे काय पनीर तंदूर रोटी आहेत तुम्ही तुम्ही घरी बनवता आणि खरंच जसं मला खरंच असं वाटलं की, तुम्ही हि जे काही अ अ पनीर रोटी आहे ती खरंच हॉटेलमध्ये पण छान बनवत असाल ज्या तुम्ही त्या पनीर रोटीचं वर्णन सांगितलं आणि कधी तर मला तुम्ही बनवा आणि घरी मी नक्की नक्कीच मला बोलवा. खायला आणि असं अशा पद्धतीने अ
आता मॅम हा म्हणजे ते जे पनीर होतं ना ते पनीर आपण बाहेरून आणण्या अच्छा आता पनीर म्हणजे आता आपण एवढी छान पनीरची रेसिपी सांगितली रोटीची रेसिपी सांगितली पण आपण पनीर बाहेरून आणलं तर थोडस शिळ असतो कधी केलेलं असत आपल्याला माहित नसत ना तर मग पनीर कसं घरी बनवायचं याची पण रेसि रेसिपी मी तुम्हाला सांगेल. आता आपल्याला हा दूध आहे ना ते दूध फाडून घ्यायचे असतं मग त्यासाठी आपल्याला काय करायचं जे म्हणजे आपण उकळून जे गरम म्हणजे गार केलेलं जे दूध असत. त्यामध्ये आपण लिंबू किंवा विनेगर आपल्याला बाहेर इजिली मिळू शकतो तर त्यामध्ये पण टाकायच आणि मग ते टाकल्यानंतर ते दूध आपोआप असं फाटत मग त्यानंतर आपल्या घरी एक पांढऱ्या कलरच सुती वस्त्र असत ते घ्यायचं आणि ते घेतल्यानंतर जे दूध आपण आहे ना ते त्यामध्ये अस पूर्ण अस जे म्हणजे त्यामध्ये जे पाणी असतं ना दुधामध्ये म्हणजे थोडस असं लिक्विड असत ते सगळं खाली पडतं म्हणजे त्यामध्ये फक्त अस जे पनीर साठी आपल्याला लागणार कंटेंट जे आहेत ते राहतात फक्त मग ते आपण एका प्लेट मध्ये, टाटा मध्ये किंवा चौकनी बॉक्स मध्ये त्याला अस आपण व्यवस्थित सेट करु हातानं असं थापून त्यानंतर काय करायचं ते तसच आहे तस फ्रीज ला ठेवून द्यायचं, मग फ्रीजला ठेवून घेतलं ना आपण छान पैकी सेट होतं आणि त्यामध्ये जर तुम्हाला निर मसाला वगैरे काय म्हणजे ऍड करायं असलं तर तुम्ही त्या गरम मसाला वगैरे अस सगळ कातरी टाकू शकता मग त्यानंतर ते फ्रिज मधून काढायचं आणि काढल्यानंतर त्याला आपण चौकनी, चौकनी हा कट करून घ्यायच मग ते
पनीर जे आहे ते तयार होत, अशा पद्धतीने तुम्ही पनीर देखील घरी बनवू शकता आणि मी सांगितली रेसिपी तंदुरी रोटीची पनीरची ती घरामध्ये बनवून खाऊ शकता, त्यामध्ये छान असे म्हणजे पदार्थ आहेत प्रथिने आहेत आणि तंदूरी रोटी आणि पनीर मसाला तर ह्या आपल्या संस्कृतीतील अत्यंत लोकप्रिय पदार्थ आहे हे तुम्हाला माहितीये का? तुम्हाला पहिल्यांदा सांगितलेलं की हॉटेल, रेस्टोरंट, आणि आपण ढाब्यावर जरी गेलो तरी आपल्या तिथ म्हणे पदार्थ पाहायला मिळतो, आपण वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ही रेसिपी खाऊ शकतो, आता म्हणजे आपण बाहेरच जाऊन खाण्यापेक्षा घरातच म्हणजे ताजं, स्वच्छ बनवलं की ते किती छान होतं. म्हणजे अगदी मी ही जी रेसिपी सांगितली तुम्ही अगदी घरात आपल्याला म्हणजे रोजच्या जीवनात खण्यापासून अगदी जे मोठे-मोठे कार्यक्रम असतात त्यामध्ये सुद्धा ही रेसिपी तुम्ही एझिली आणि सोप्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता आणि या मध्ये इतकं असं काही अवघड नाहीये. तुम्ही म्हणजे पटकन आणि झट बर आणि स सर्वांना आवडणारी अ आणि म्हणजे एकेकना पनीर वगैरे म्हणजे दूध प्यायला वगैरे आवडत नसते, तर मग त्यांना प्रथिन्याचे गरज असेल तर आपण याद्वारे त्यां म्हणजे एखादी चगली म्हणजे एक स्रोत म्हणजे डायरेक्टली आपण पनीर द्वारे देऊ शकतो. दुधा पेक्षा जास्त पनीर मध्ये म्हणजे जास्त प्रमाणात प्रथिने असतात. तर अशा रीतीने तुम्ही ही रेसिपी घरात म्हणजे बनवू शकता.
हो. हो मॅम! हो, म्हणजे खरच तुम्ही खरच खूप छान पद्धतीने मला ही पनीर पनीर पनीर दुधापासून कस तयार होतं, हे तुम्ही खूप छान पद्धतीने मॅम मला सांगि हा, खरंच म्हणजे अ जे काही त्याने माहिती दिली त्यात खरच म सांगितलं. ओके, थँक यू! बाय! हा हा ह ह.